हॅलो, हाय गाडी वर हाय.
काय करालायसा?
चालोय जरा इचलकरंजीला काम हाय. हाव.
तेच म्हटल, कुठा हायसा बगुया, कॉल करायचा होता तुम्हाला. तेे . त्याला पैसे दिला नाहीसा? दिलो की. आ दिले दिले, दिलासा नव्ह? तेच म्हणलं, उगं मित्र आहे म्हून त्याला करायच असेला काय तर म्हणजे पैसे पैसे दे दिला नसल तर की नाही अवघड होते ऐ नाही तिने थांबली नाहीत आज. थोडं थांबत काय? पळीव गाडी.
सुट्टी नाही काय?
सुट्टी नाही.
हा हा हा हा, तेच मगं झाडे बिड काय कापल्यात म्हण मानकापुरात. कापल्याती म्हणायल्यात.
ते भांडण झाल्यात ओ.
एक, दोन, तीन हजार
दोन, चार, सहा, आठ, दहा. हॅलो.